नमस्कार
नमस्कार बोला काय काय करताय
काही नाही सध्या बसलेलो आहे
हो का कुटुंन बोलतय
आम्ही पुणे हो
असं असं काय म्हणत मग पुणे पुणे तिथे काय होणे
पुन तिथे काय होणे हा शब्दचम्हाला अवघड वाटतो
नमस्कार
या शब्दाचा अर्थ अजून आता म्हणजे चाळीस वर्षात झालोय मी तर अजून मला समज समजलंच नाही तो शब्द त्याच अर्थ
हो पुणे तिथे काय उणे म्हणून
हो...
हो मग आता तुम्हाला पुण्याला असून तुम्हाला माहीत नाही म्हटल्यावर आम्हाला कस माहीत होईल.
ते मला अर्थ शोधण्यामध्ये माझे चाळीस वर्ष गेले हो
अस-असं
तरी अजून अर्थ मला व्यवस्थित सापडलेला नाही
हो का? म्हणजे अजून पण तुम्ही शोधात आहात बरे
हो तुम्हाला माहिती असेल तर सांगू शकता.
नाही आम्हाला माहित नाही त्याचा वाला अर्थ पण आम्ही खूप ठिकाणी ऐकलेल आहे ना तुमच्यावाले ते पोस्टर बघितलेले ते
आमचे पोस्टर
म्हणजे आता घराबाहेर लावलेले कुत्र्यांपासून सावध राहणे
हा -हा
भरपूर- भरपूर आहे ना तिथं असे काय म्हणतात त्यांना? माझा शब्द ध्यानात येत नाही आता असे विचित्र -विचित्र पोस्टर बघितलेलेय ना
तो सगळीकडेच भेटत असं नाहीये
होय...
आता ती- काही ठिकाणी पुण्याचं नाव बदनाम झालेलं आहे त्यामध्ये फक्त
हो का जसं की,
जस की, आता ते अ कोणते- कोणते पेठ वगैरे अस स्ता हटे
त्या मुळे का
हा ते- तशा प्रकारच ते प्रत्येक सिटीमध्ये असेल? प्रत्येक म्हणजे शहरामध्ये प्रत्येक जवळपास तालुका असेल जिल्हा असेल
सगळीकडं असतच पण मग पुणे जरा जास्तच फेमस झालेलं आहे त्यामुळे
हो पुणे ते पक्षी जास्त उडून जातात ना पाखर
हम्मम त्या मुळेच
हम्म त्यामुळे ते जास्त फेमस झालय.
आता मागे तिथे छापा पडलाता म्हंतय तिथं
हो पडला होता ना तिथं ते जे फर्स्ट टाइम मुले गेले होते म्हणजे पहिल्यांदा गेले होते ते पकडले गेले होते तिथं ते पण मित्रच्या आग्रहानं गेले होते ते पण
हो मग त्यांच्यावाली -खूप मारली म्हणे पोलीस वाल्यांनी
हो मग आता त्यांचे तर यल.. लागलेच ना
हा
काय करता मग
काय करता येणार आहे आपल्याला
काय तुम्ही कुठून बोलता मग
आ मी काय हे आपलं गाव
या आपल गाव कोणते हो?
हेच नाव माझं वालं जे गाव आहे ते
हो मी तुमचंच गाव विचारतो हो
अस का
जिल्हा कोणता तुमचा
आमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर
अच्छा अच्छा
हो
आम्ही पण छत्रपती संभाजनगरचे तर आहोत पण म पुण्याला राहायला आलोय आता
असं असं छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे
च नाम
कन्नडचे आहेत का तुम्ही
हो
आम्ही वैजापूरकडची
अच्छा अच्छा चांगलं आहे कि मग
बघितलंय का तुम्ही वैजापूर
हो आलेल आहे ना वैजापूर आलेलो आहे गंगापूर आलेलो आहे
गंगापूरला नाही बघितलेलं मी इथं जवळची पण तरी पण गेलेलं नाही
राहूरी राहू री बघितली कासं ना तुम्ही
हो राहुरीला आलेल आहे ना जाऊन
हो राहुरी ला गेलो आहे
म्हणजे जास्त वेळेस नाही गेलेल पण मग एक दोन वेळेस गेलेल आहे
अच्छा अच्छा तिथे अजून परत लासू स्टेशन आहे तिकडे गेलेले आहे
ह ह ह
लासूर स्टेशन ला परत जावायचंय आता पण मग काय जायला काही थोडं हेच नाही हो जावायचंय म्हटलं जायचं
जावायचं म्हटतय का
जाययचं जावायचं धावायचं नाही हो
असं असं नाही ते ऐकण्यात जरा गडबड झाली ना
अच्छा अच्छा
आम्हाला वाटलं जावयचं काहीतरी चाल ते सध्या आता धोंड्याचा महिना धोंड्याचा महिना म्हणतात ना
हो धोंड्याचाच महिना अधिक मास म्हणजे धोंड्याचाच महिना बोलता त्याला आपल्या भाषेमध्ये
सण जर म्हटला आपण तर नाव घ्यायचं ते तर अधिक मास म्हणतात ना
नाही अधिकमास हा महिना येतो
हम
तो तीस दिवसाचा कालावधी असतो त्याला अधिक मास म्हनता
अस अस
आणि त्याला आपल्या म्हणजे गावटी भाशेमध्ये धोंडा महिना असं म्हणत
हो हो त्यामध्ये जावायचं जास्त ते असतं ना
हा गावाला सोन्याची अंगठी वगैरे करता हा त्यां चांगलं असतं की हो प्रत्येक जावायचा थोडा फार फायदा होतो त्यामध्ये
नाही तुम्ही कोणाच्या घरची जावकई झाले की नाही
आता चाळीस वर्ष वय म्हटल्यावर आमचं लग्न झालंच असणार की
हो चाळीस वर्ष वय आहे का तुमचाला
हो
मग तुम्ही मोठे कीऊ माझ्यापेक्षा
हो बरं आहेेत आम्ही आता सध्या मोठे वयाने फक्त
कसकाय ओ
हेना मोठ पाहिजे ओ पैसा अडका
हो ठीकय हो ते कमवल्या जातं. माणसं कमवायला, माणसं कमावावं लागतं ना.
कमावले ओ..
हम्म म्हणूनच पैसा राहिला ना कमवायचा
हम्म त्यामुळे पैसा विसरून गेलो एवढ जस पैसा कमवला असता आता माणसं आता कमवल्या गेली असते.
हम्म..
ते माणसं कमवले पण माणस बदलू शकता हो पैसा बदलत नाही.
हो ना मग मी तेच म्हणतोय ना,
पैसा असता तर माणूस लांबचा माणुस जवळ येतो.
हो ते तर आहेच ओ खरं आहे ते सत्य.
पैसा नसला की जवळचा माणुस लांब जातो.
हे माञ खरंय!
हम्म त्यामुळे माणसाने मला तर वाटतंय पैशावर फोकस करायला पाहिजे पहिला.
खूपच जवळून अनुभव घेतलेला दिसतोय
बाबा! असे अनुभव तर खूप आलेलेेत आम्हाला पण ते आता कसय? ते अनुभव तर खूप आलेले आहेत
हो म्हणा तुमचं वय आता भरपूर आहे म्हटल्यावर
हम्म त्यामुळेच सांगतोय तुम्हाला. त्यामुळे सांगतो तुम्हाला.
काय वाटतं तुम्हाला? माणूस जास्त महत्त्वाचा का पैसा?
नाही माणूस जर चांगला असेल तर माणूस महत्त्वाचा आहे. आणि अ पैसा जर जवळचा असला तर पैसा महत्त्वाचा आहे.
जमला दोन्ही महत्वाचे मला
दोन्ही महत्वाचे पण माणूस दरजवळचा असेल तर पण पैशापेक्षा माणसाला किंमत द्यावी. जर माणूस जर समजा अस लय जर बाराच असलं तर मग काय? त्याला पैशालाच किंमत द्यावी.
हो हो हो ते तर आहेच ओ ते तर सगळीकडेच चालू आहे. सध्या
हा..
मच्छरला कान देताय आम्हाला.
तुम्ही ते पांढरू वगैरे हे करा ना,
का ओ?
म्हणजे फवारणी वगैरे केली की मच्छर कमी असतात ना.
असं असं नाही ते आमच्याकडे ते गावठी इलाच आहे ना त्याला ते काय म्हणत त्याला लिंबाचा पाला टाकून जााळणे त्याच्यातला धुरातून ते मच्छर पळून जातात ना.
हो मरता मरता गणी
तेच ते काय पळून जात्या काय मारता.
बर बर ती करा मग तुम्ही काय अडचण नाही ना.
तेच करावं लागेल आता त्या त्याशिवाय पर्याय नाही ना.
नाही तर गुड नाईट वगैरे वापरत जा रूम मध्ये असेल तर,
नाही गुड नाईट नाही वापरू गुड नाईट ना लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता होते. आता
असं पण आहे का?
हो..
याबद्दल तर काही मी बघितलंच नाही, वाचलच नाही.
मी कुठं बघितलंय?
तुम्हाला कस माहिती? आलंय
ते जरा आलं होत या कानावर तर दोघं, तिघांनी सांगितलेलं होतं ना मला.
अच्छा अच्छा
त्यामुळे म्हटल मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही सांसल
नाही याबद्दल काण माहिती नाही आपल्याला एवढं
असं असं जाऊ ते द्या सोडून मग
हे मच्छर तुम्ही म्हणटला तर आम्हाला ताण द्यायला लागले तिकडे आता
हो का
तुम्ही पाठवले काय मच्छर
फोन बाजूला ठेवा आणि दोन्ही हातांनी टाळ वाजवा त्यांच्या जवळ
माहतीय मग ते कसं असतं आवाज कमी ना आमच्या मोबाईलला ते मला आवाज वगैरे येत नाही
असं असं मग तुम्ही थोडं फिरू शकता ना उठून कस आहे खाल्लेलं जिरेल पण ना तुमचं
आमचं झिरलंय आता परत आमच्या जेवायची बारी आली आता
हो का काय खाल्लं होत तस तुम्ही
खिचडी खाल्ली होती हो
खिचडी खाल्ली होती का अरे काय योगायोगी आमचा पण खिचडीच होता
खिचडी अनारस्या गुलाबजामून बलुशाही बर्फी
हो नाही मग काही योगयोग नाही आम्ही फक्त खिचडी खाल्लेली
अच्छा अच्छा
ते तुम्ही आधी एक नाव घेतलं अनरस्या म्हणजे काय म्हणते काही नवीन प्रकार आहे का
म तूम्ही अजून खाल न
त्यामुळे
मी तुम्हाला त्याचे फोटो वगैरे सेंड करेल पण एवढं भारी लागतं ते तुम्ही बालूशाहीला विसरून अससेल ते जर खायला लागले तर तशामध्ये च असत ते
नाही तर मी खाल्लेलं असेल पण मग मला नाव नसेल माहीत
नाही ते बालूशाही सारखंच दिसायला असतं जवळपास फक्त बालूशाही आपल्याला बालूशाही आपल्याला समजा लाबून वाटते की गोडे बय आणि ते आपल्याला लाबून नाही समजत पण मग ते खाल्ल्यावर समजतो एक नंबर प पण एकच नंबर असतोय बालूशाहीब पेक्षा तेीच खाल्लेल्या माणसाने कधी चांगलं
हो का कधी यावा मग तुमच्याकडे खायला
या ना तुमच्यासाठी कधी पण हो
काय आपण याची भाकरवाडी खायची राहिली
मी बनवून ठेवतो या तुम्ही मग लगेच
असं असं
आता बसले कि सकाळपर्यंत येश आली इथं सकाळी मिळून खाऊ आपण मग
हो चालतं ना
बर चालतय करतो मग मी
हो तयार करून ठेवा आलो सांग
हो ठीक आहे ठीक आहे
हो चालते